हॅलो, हा आवाज येतो का? हा जेवला हा बोला की
हा झालं हो हो जेवण झालं तुमचं हा हा काय स्पेशल काय भाजी वगैरे केलती की नाही आज
भाजी नाही काल यात्रा होती त्याचच थोडं शिल्लक राहिलेल
हा आज काय उन्हाळी वळवणाच वगैरे काय केलंय का?
अजून नाही आता हे काल यात्रा संपलय आता इथून पुढं बघायचं एक दोन दिवस गेले की
हम हम मग यात्रेत फिरायला वगैरे गेलता
होय जायचं की आज काल काय जरा पाहुणे वगैरे होते घरी घरीच सगळं आवरायचं होत त्यामुळे गेलो नाही.
मग व्हेज नॉनव्हेज दोन्ही जेवण करता का?
होय, व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण नाही घरी उपवास असतोय ना आईंचा त्यांच्यामुळ व्हेजच कराय केलं नी
हा हा. नय बाहेरन पाहुणे येणारे ते व्हेजवाले पण येतात का जेवायला
होय येतात की त्यांच्यासाठी वेगळं व्हेज पनीर वगैरे कायतरी गोड वगैरे अस
काय करा व्हेज वाले आले का टेन्शनच येते ग नॉन व्हेजचं बरं पडतं
नॉनव्हेजवाल्यांना काय करा परत त्यांची स्पेशल सगळी भांडी ते हात लावायचं नाही सगळं हे आलं
जे मिक्स करू नका हे करू नका सगळं आहेच की हम्म नाही बर आता आमच्यात तसंच होतंय तर काय आम्ही शक्यतो सांग की त्यांना तुम्ही प्युअर व्हेज असला तर मग येऊच नका म्हणून सांग म्हनजे दुसऱ्या दिवशी
होय ते मग हा ते दुसऱ्याच दिवशी चालते हो ते व्हेज नॉनव्हेज करायचं न व्हेज च लय ताप होतोय मग
नाही आणि होतच ना ते आपल्याकडनं चुकून एखादा चमचा वगैरे मिक्स झाला किंवा तर ते प्रॉब्लेम येतोयच ह, त्यापेक्षा ते पापात पडायलाच नको म्हणतो मग आम्ही जे अंडी वगैरे खाणार आहेत मग त्यांना या म्हणतो, खरं व्हेज वाले जे आहेत त्यांना मग शक्यतो नाहीच म्हणून मग सांग
नाही होय तेच
ह
की, आपल्याला मग ते मला वाईट वाटतय हा बाबा चुकून आपल्याकडन झालं आणि ते खाणार ते आपल्याला उगच अ त्रास होतोय आणि नंतर आपण बोलवलं एवढं आन ते आले आणि आपल्याकडन चूक झाली अशी.
चूक झाली, नाही होयच की होतयच तसं एक वर्ष आमच्यात तसच झालं ते म्हणजे ते आलते आम्हाला माहित नाही म्हणजे मिस्टरानींच अ त्यांना इन्व्हाइट केलत की, जत्रा आहे म्हणून आणि ते आले आणि नाय आम्ही अगदी गच्च सगळं भरून अ त्यांना नॉनव्हेज च ताट वाढून दिलं, हा म म ते म्हटले आम्ही खात नाही म्हंट ले, अरे बापरे! खात नाही म्हणल्यावर मग अ म्हणजे आम्हालाच वाईट वाटल की, त्यांना एवढं आम्ही ताट वगैरे गच्च भरून वाढून दिलं आणि त्यांनी खात नाही असं.
मग त्यांना काय वेगळं केलं काय, काय काय हे केलं मग
मग आणलंच होत बासुंदी वगैरे, कसं आमच्या सासूबाई पण खात नाहीत ना त्यामुळ त्यांच्यासाठी बासुंदी, बटाट्याची भाजी केलती आणि मग ते ताट त्यांना वाढलं, खरं त्यांच पण अस नंतर खायचं एवढं मनापासून मन झालं नाही.
हो आधीच ते म नॉनव्हेज बघितले होते, आप अ ते खाणार नसले की तस हे होतं ना.
हा मग आता कसं आम्हाला जरा आधी माहित असत तर आम्ही त्यांना एक
काहीतरी वेगळ काहीतरी, बसवलं असत वेगळं काहीतरी केलं असतं ना.
हा हे ताट आम्ही दिले बाजूला त्यांनी नॉनव्हेजची खाणारी बसल्यात, म त्यामुळे सगळं
त्यांना पण वेगळं काहीतरी वाटलं असल.
हो वाटला असणार ना, नाही जेवले नाहीत त्यांनी जेवढ आम्ही त्यांना ताटात वाढून दिलं ना तेवढंच त्यांनी खाल्ले आणि, उठून गेले मग आणि वयस्कर अ होत होते जरा, वयस्कर लोकांना कस जरा ह्या गोष्टी डोक्यात लगेच बसतात.
बसत्यात होय, मग त्यांनी आधी ह्यानी सांगायला पाहिजे होतं ना.
हा सांगायला पाहिजेल होते, ते त्यांच्या पण एवढं काही लक्षात आलं नाही या म्हणल्यावर तस आल्यात त्यानी असं झालं, मग त्याच्यानंतर काय ठर ठरवलो आम्हीच की, अ जेव्हा
काय झालं?
असल जत्रा तेव्हा त्यांना म्हणजे व्हेजवाल्यांना कुणाला सांगायच च नाही, हम्म, हा नंतर सांगितलं तरी पण चाल तय, मग हे तवापासून नाहीच मग आणि ते कुटाणा करायला पण बायकांना त्रास पण होतो हे
व्हय, आणि एकट माणूस असल की कसं, ते क क करायचं सगळं एकट्यानच
हा, घरातल कोण तर नसल, खाणार असलं तर मग त्यांना काही जरा भाजीच्या ठिकाणी श्रीखंड वगैरे त्यांनी ऍडजस्ट कर त्यात, पण बाहेरची जर बोलवलं तर मग अ त्यांना भाजी करायलाच पाहिजे सेप परेट, प्लस डाळीची आमटी आणि करायला पाहिजे स करायला पाहिजे. का तर आता त्यांना आपण जेवायला बोलवलय म्हणजे त्यांचा पाहुणचार करण आपल्याला गरजेचंच आहे.
गरजेचआहे. हो...
हा त्यामुळं, होतंय असं कितीदातरी, पण त्याच अनुभवातन जरस-
होय, आणि ते पण यात्रे दिवशी वेगळ्या दिवशी सांगितले, या म्हणा काल सांगितलं नाही. आज-
आज सांगितल, हा त्यापेक्षा न सांगितलेलंच बरं उत्तम. परत त्यांना बोलायला तर येतय ना, हं सोडून दयाच, नाही त्याच्यानंतर- ते मुख्य म्हणजे- ''तेनी पण आलेच नाहीत, परत यात्रेला आमच्यात, असं झालं. ''
''त्याच्यात नॉनव्हेज असत नाही म्हणणार, ते पण नाही होणार, त्याच्या पेक्षा आपण नाही गेलेलं बरं. ''
''नाही गेलेलं बरं, आणि जरा वयस्कर लोक ह्या गोष्टींना लयच कटाक्षानं पाळतात. ''
पाळतात हो,
''समूतदार असतात, ती काही एवढा विचार करत नाहीत राहंदे म्हणतात, झाला असेल चुकून वगैरे. ''
सोप्प नाही नॉनव्हेज कसं, हे करायचं आपण काय ऍडजस्ट आहे, ते खाऊन जावे असं पण म्हणणारे असतात. एक-एक तसं म्हणणारे पण नसतात.
नसथत्या बोलवल्या- आणि यांनी आमला- ते वाढलं ताट अस पण होत, दोन्हीकडन आहेच. मग, खरं बोलवायला पण आपण कसं, एक आपुलकी आपल्या गावची जत्रा आहे म्हणून बोलावायला-
बोलवते होय. पण आधी विचारताना, आता इथून पुढे जर करायचं तर विचारा पाहिजे होतं, तुम्ही व्हेज नॉन व्हेज काय खात- आता, मग त्या पद्धतीने मग करायला बरं-बरं ते- आणि, दुसरं कसं पनीर शिवाय काय मग भाजीच नाही हो दुसरी कुठली, ते एक टेन्शन येते. पनीर सारख व-
आणि कसं होते. हे जेवण करून पण एवढा कंटाळ आलेला असतोय, आणि नंतर ते- तेवढ्यासाठी थोडक्यासाठी, ती वेगळी भाजी बनवा म्हटलं तर ना खरोखर- ''पूर्ण म्हणजे, अ काय म्हणतात, ते शरीरातला हे सगळं संपून गेलेलं असत. '' हां, थकवा आलेला असतय, त्यात भांडी आणि जास्त असते. त्यात नॉन व्हेजची म्हणतो, खरं भांडी भरपूर पडतात ना,
मसाला वगैरे केलेली, मसाला शिजवलेली.
हां मग, मग परत ते मिक्सरच्या भांड्यापासून 'अक्षरश' त्यांची- ते सगळी तयारी करायला पाहिजे कि, अ मग सगळ मसाला भाज- जा वेगळा भाजा, परत कढया वेगळ्या करून घ्या, भरपूर-भरपूर डोक्याला तापा हाय ते,
हो, आम्ही पण घाल तसच- केलं, आधी व्हेज नॉन व्हेज करून घेतल, आणि मग ते कट्टा वगैरे- पुसून परत स्वच्छ करून मग ते व्हेजवाल्यांचं जेवण कराय लागेल, तस होते. ते कधी कुणाच्यात खात- नाहीत काय नाही, आणि आपण असं हे केलं म्हटल्यावर आपल्याला पण ते नको वाटत.
वाटतेच, हा नाही बरोबर आहे की हो मग मसाला वेगळा-
पण मग वेगळंच बसवलेलं.
हं नाही ते, बसवायलाच लागतय त्यांचं मन होत नाही मग ते बघून, आपण त्यांच्या बाजूला बसवलं तर- कारण हा अनुभव मी भरपूरदा घेतलाय. त्यांनी जरी खाणारे जरी अ म्हणजे नसले तरी पण व नॉन व्हेजवाल्या च्या बाजूला वगैरे बसून, नाहीतच, खायला चालत
सगळे वाटतय तेे,, एक मारकळे वगैरे असतात ना त्यांना पण नाही नाही, अ खात्यात त्या, नाही खातात ते, नाही मंगळवार अस तोय ना त्यांचा सोमवार मंगळवार ऊपवास असतात,, त्यामुळे त्या खात नाही इतर वेळात ते, हम्म,, ते कसं मस् ते यात्रा आहे ती मस् मंगळवारीच असते ना जर मंगळवारी असते, म्हणजे सकाळी पोळ्या वगैरे असतात संध्याकाळी व्हेज काय तर त्यांच्यावर करायचं,, आमच्या सगळे खात्यात पण त्या एकट्या खात नाहीत.
पण एकेकदा असं म्हणतात की मंगळवारच्या उपासाला चालतं.?
नाही नाही त्या खातच नाहीत, ते रेणुकाचं हे आहे ना, साती आसरा वगैरे काय काय? त्यांच्यामुळे त्यांना खातच नाही, पहिल्यापासनचं नाही खात.
नाही नाही बरोबर आहे, कारण मी पण लईदा ऐकलय, की नाही मंगळवारच्या उपासाला चालतं.
एकेक जण खातात म्हणजे हचं, पर ते त्यांच ह्याचं आहे त्याच्यामुळे त्या खातच नाहित रेणुकाचं तन हाय ते खात नाही, त्यांना चालत नाही ना त्या हेना देवाला, म्हणून ते खातच नाही ते.
खात नाहीत, हं मग, कसं बोकडं वगैरे असतं तुमचं का कोंबडा?
नाही नाही, कोंबडाच असतय.
हां.
ते पण आम्ही काही केले नाही आहे मोठ्यानं,, घरच्या घरीच तेवढं केलंय,, ते आमचं घर बांधायला चालूय त्यच्या.
हा नाही बरोबर आहे की होय, मग तिथं गावात तुमच्या जत्रा वगैरे मोठ्यानं असतय.
होय गावी असतय की मोठीे
हम्म
इथं आम्ही काय एवढच तेवढंच करतोय आपलं, एकं मित वगैरे कोण असली तर तेवढीच सांगतोय,, या वर्षी नाही केली.
हम्म हम्म म्हणजे
त्याचं करायची.
हा हा, नाही बरोबर आहे की.
नाही तर असतय मोठ्ठ्यानच,, आता कसं इथे
एखादा मोठ
कार्यक्रम हो, ते आधीपासनच तयारी महिनाभर चालू, ते झाडून काडा हे करा.
सगळं हा,, पाडव्यापासनं जे, पाडव्याच्या जे आधीपासनं लागतय ते लागतयच.
लागतयच हो.
हम्म नाही होत.
आणि ते कसं पाडवा झाले की, लगेचच असत्या ना दोन तीन दिवसांनं.
हा हा, नाही बरोबर आहे, मग घरी काय तुम्ही करताय का काय नाही?
काय?
म्हणजे घरी काही काम वगैरे काय करता का, म्हणजे शिलाईचं वगैरे असं काय?
नाही झालाय कोर्स पण नाही,, लहान बाळ आहे त्याच्यामुळं नाही,, ती बसली मी बसले की ती पण येऊन बसता तीथ मी बसणार,, त्याच्यापेक्षा नाही झोपलं किंवा ते खाडकाड वाजतय
हा हा उडत्या,, म्हणजे काय कोर्स म्हणजे कसला, फॅशन डिझायनरचा, ब्लाऊ
फॅशन फक्त ब्लाउजच शिवाय शिवाय शिकलेले. एक दोन नंतर नाय मग लग्नाच्या आधी शिवलं तोपर्यंत लग्न ठरलं मग नाहीच ते. त्यात मग ते कॉलेज वगैरे केलं ते राहूनच गेलं ते.
ह मग परफेक्ट येतात का ब्लाऊज वगैरे तुम्हाला, तुमचे तुमचे तर शिवता का तुम्ही नाहीच?
नाय मी एकदा एकच शिवलेला असं म्हणजे ट्राय आता विसरले ना त्या गॅपच पडला ना
गॅप पडला हा हा बरोबर आहे की पण जरास तुम्ही आणि जरास पिकअप दिला तर ते पूर्ण जमल तुमाला.
हा जमते की म्हणजे असं एक परवा बघितलं एक जमलं ते.
ह आता का तसं शिलाई पण भर पूर वाढलेले आहेत ना.
वाढल्यात वय बाहेर आपला आपलं तरी शिवलं तरी ब अ खूप होतं.
हा नाय नाय बरोबर आहे की होय चालतय ठीक हाय ठेवू मग.
हा हा ठेवा.
हा.